हॅलो,
हा बोला.
हं, काय चाललंय सर?
काय नाही बोला की.
आज खुर्मापुरीचा बेत केलंय.
आज काय कुर्मापुरीचा बेत ताय? बरं.
हो हो हो. मग म्हंटलं साहित्य म्हंटलं तुम्हाला सांगावं.
बर. ही आता तुम्ही कुरमापुरी करणार आहे, हे किती लोकांसाठी आहे काय?
आता हे मी कुर्मापूर्वी करणार आहे हे चार लोकांसाठी. हा चार लोकांसाठी. मग त्याच्यासाठी आ ता तुम्हला मी साहित्य सांगते, अं, कुर्म्यासाठी आपल्याला हे लागणार आहे, फ्लावर लागणार आहे.
फ्लावर,
हं. फ्लावर एक एक एक कुंडा फ्लावरची, म्हणजे असं फुलं तोडून घ्यायची फ्लावरची.
बरं बरं बरं.
आणि ते काय करायचं की, पाण्यात मध्ये आपण भिज म्हणजे हे करायचं, च. म्हणजे त्याच्यामध्ये किडे बिडे हा पाण्यामध्ये भिजत घालायच. थोडस त्याच्यामध्ये मीठ टाकायच. की समजा काय तर आपल्याला त्याच्या ती आळ्या हे असेल तर ते निघून जातात.
बर.
म्हणून फ्लावर अं फ्लावर एक कुंडा घ्यायचा. आणि एक वाटी वटा अ अ ओला वाटाणा घ्यायचा.
ओला वाटाना हे एक वाटी.
एक वाटी घ्यायचा आणि दोन बटाटे घ्यायचे. अ वरची साल काढायची आणि ते बारीक बारीक त्याचे अ मिडीयम साईजचे नाही नाही शिजवून घ्यायचे नाही. कच्चे बटाटे घ्यायचे त्याच्यावरची साल काढायची. हा साल काढायचे आणि बारीक बारीक चौकनी तुकडे करून घ्यायचे. मीडयम साईज मध्ये. हा बटाट्याचे. परत हे ए अ ए अ दोन टमॅटो घ्यायचे आणि आपल्याला ते हा दोन टमॅटो आणि आपलं ह्याची आपलं गाजर असते त्याची पण वरची साल काढून ग गाजर गाजराची पण तुकडे तयार करून घ्यायचे. मग ते एक वाटी छोटी टी छोटी वाटी घ्यायची.
हा हा हा.
अ म मटार म्हणजे वाटाना बटाटा, गाजर परत फ्लावर टमॅटो आणि आपली हा तुम्हाला जर आता त्याच्यामध्ये हे पाहिजे असेल, जर दुधी भोपळा, तर त्याची त्याचही वरच साल काढून अर्धा दुधी भोपळ्याचं हे घ्यायचं. अं त्याचे पण बारीक तुकडे करून घ्यायचे.
बरं.
आणि परत आपल्याला त्याच्यासाठी मसाला लागणार मग खडा मसाला, अ एक सु ह्याच फुल लागणार अ- बदाम फुल एक लागते अ डालची हा डालचीनी दोन, अ दडालचिनी तुकडे घ्यायचे परत दोन- हा लवंग एक तुकडा घ्यायचा लव ह्याचा,
लवंगच म्हणजे एक एक लवंग लागल का दोन लवंग लागलं.
नाही एक दोन लवंग लागणार आणि- तुम्हाला हे लागणार त्याच्यामध्ये तमालपत्री दोन लागणार.
तमालपत्रीे दोन
हा आणि मसाला वेलदोडा हा मसाला वेलदोडा, मसाला वेलदोडा एक लागणार- आणि हिरवे दोन वेलदोडे मग हे काय करायचं की हे सगळं, दोन घ्यायचे.
म्हणजे म्हणजे काय-
हिरवे दोन वेलदोडे घ्यायचे दोन वेलदोडे हिरवे घ्यायचे. आणि हे काय करायचं हे सगळं एक एका- अ खलबुत्यामध्ये बारीक कुठून घ्यायचं.
बारीक मिडीयम प्रमाणात.
हा मिडियम प्रमाणात आपल्या आपणच घरात तसं कुठून घ्यायचं. आणि ते बाजूला ठेवायचं, आणि आपण काय करायचं की कांदा आणि एक टॅमॅटो. अ बारीक चिरून घ्यायचा एकदम बारीक चिरून घ्यायचा.
बरं
आणि तेल थोडस गरम करायचं. आणि तेलामध्ये कांदा आणि- अ टमॅटो बारीक करून घ्यायचा, आणि आपण ही भाजी- आपल्याला हे घेतलेलं आहे फ्लावर आणि ते सगळं,
बर
तेही त्या तेलामध्ये कांदा लाल झाला की ते पण त्या- तेलामध्ये भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या.
म्हणजे ते सगळं परतून घ्यायचंय.
हा भाज्या सगळ्या अशा तेलामध्ये, परतून घ्यायच्या सगळंच भाज सगळ्याच भाज्या आणि- परतून झाले की त्याच्यामध्ये थोडस धन्याची पूड टाकायची. एक चमचा परत
किती घ्यायची?
एक चमचा घ्यायची, आणि गरम मसाला एक चमचा घ्यायचा. ह तिखट आपल्याला आपल्याला आपल्या चवीनुसार म्हणजे आपल्याला जितपत- तिकट पाहिजेता आम्हाला किती मी चार तीन लोकांसाठी करते तर माझ्या- मला तीन चमचे तिखट लागणार. पाय पायसी असलेले चांगले ना. म्हणजे जास्त तिखट असलं तर ते आणखीन चवीला जास्त लागतं मग, तीन चमचे मी तिखट घेणार एक चमचा कलर साठी बुका घेणार, शिमला मिर्चचा आणि परत थोडस मीठ घेणार मी, म्हणजे एक चमचा मीठ घालायचं त्यांच्यामध्ये -
एक चमचा मीठ बघायचं.
हा अ छोटा एक चमचा मीठ घालायचा आणि- ते परत हे करायचं आणि गरम पाणीये ते त्याच्यामध्ये- हे करायचं ओतरायचं पाणी गरम करून- अ भाजी आपल्या शिजेल. म्हणजे आता चार लोकांना पुरेल इतपत ते हे घ्यायचं. म ते कस भाजी शिजेपर्यंत परत आणि पाणी आटतं ना त्याच्यामध्ये. त्यामूळ एक तीन तीन ग्लास पाणी घ्यायचं तीन-
तीन ग्लास पाणी घेतल्यानंतर त्याचे परत आमटी किती दोन ग्लास म्हणजे एक ग्लास आट-
हा आ आटली जाते होय म्हणजे- तेच म्हणजे दोन ग्लास तरी आपल्याला पाणी पुरेस होते मग त्या त्या आमटीला.
बरोबर.
मग ते त्याला उकळी उकळी येई पर्यंत थोडस हे करायचं- आल्या लसण्याची पेस्ट घातलेली असते आपण त्याच्यामध्ये.
बरोबर बरोबर म्हणजे ते मसाला शिजवून मसाला शिजवून परत ते टाकायचं त्याच्यामध्ये.
हा मसाला शिजवून त्याच्यामध्ये हे करायचं. मग त्याच्या त्याच्यात आपल्याला तुम्हाला जर पाहिजे असेल तर मग थोडस आलं लसूण खोबरं हिची पण थोडीशी पेस्ट करायची आणि ती ती पण त्याच्यामध्ये ऍड करायची. आणि त्याला चांगली उकळी येऊन द्यायची.
ते सेपरेट करायचीे का?
हा आलं लसण्याची पेस्ट आणि थोडस त्याच्यामध्ये खोबरं घालायचं.
बर हिरव खोबर का कसं ओलं खोबरं?
ओलं खोबरंही चालते वालं खोबरंही चालते.
म्हणजे अ ओ कुठलंही घाला फक्त ते खबरं पाहिजे.
हा मग ते ते- त्याच्यात ॲड करायच म त्याला चांगली उकळी येऊन द्यायची म ते म्हणजे शिजून द्यायच. भाजी आपल्या शिजल्या शिजल्याला वाटलं की मग. त्याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि ती बाजूला काढून ठेवायचं. मग आपल्याला पुरी पुरी करायची असते त्याच्याबरोबर कारण- अ कुर्मापुरी अ म्हणजे- सध्या ट्रेंडिंगला आता कू कुर्मा कुरपुरीच आहे ना.
हो ट्रेडिंगला म्हणजे सग चालतंय चांगलं सगळ्यात.
हो हो हो म्हणजे. तुम्ही बाहेर गेला तर कूर्मापुरी मागू शकता ना मग आपण मग त्याच्यासाठी- ते आता पुरीच साहित्य सांगते मी तुम्हाला मैदा एक वाटी घ्याय-
मॅ मॅडम कुर्मा हाय क नाही तो कुर्मा फक्त व्यवस्थित- त टेस्टी जमला ना कि म पुरी बरोबर खायला मजा येत.
हो छान लागत छान लागत आणि हे तुम्ही मी सांगितले-
अ प्रमाण व्यवस्थित असलं की नाही त्याचं. स्पायसी असल तर कुर्मा खूप छान लागतो त्याचा.
हम्म. आणि भा त्याच्यासाठी कसं होतं तिखट तिखटाचं प्रमाण व्यवस्थित- पाहिजे त्याच्यासाठी.
कुर्म्यासाठी.
तिखट व्यवस्थित हा तिखट व्यवस्थित असलं की मग हे होतं आपण जे खलगुत्यात मसाला केलेला अस- बारीक केलेला तोही त्याच्यात खडा मसाला पण केलेला तोही त्याच्यात ऍड करायचा- त्याच्यामुळे त्याचं स्ट्रक्चर खूप वेगळं म्हणजे- स्माईल काही वेगळाच येतो त्याच्यामुळे त्या म-
स्मेल त्याचा वास चांगला येतो.
हा छान येतो मग त्याच्यासाठी- ते आता आपण ह्याची पुरीची हे घेऊया.
हा हा.
अ पुरी साठी एक वाटी मैदा घ्यायचा आणि एक वाटी- अ हे घ्यायचं बारीक रवा.
बारीक रवा.
हा बारीक रवा घ्यायचा मग त्याच्यामध्ये किती - दोन चमचे आपण खायचा खायचे पोहे खायचे चमचे आहेत टीस्पून छोटासा- त्याचे दोन चमचे त्याच्यामध्ये तेल गरम करून ऍड करायचं. आणि थोडस मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि आपल्याला जरास वेगळ फ्लेवर या याव म्हणून त्याच्यामध्ये- ण जीरे अ हे असतय आपला- ओवा असतो तो हाताला क्रश करायचा हाता- हाता मध्ये घेऊन हा हा. आणि त्या पुरीमध्ये सगळीकडे असं ते हे करायचं पसरून घ्यायचं आणि- आपल्याला पाहिजे तसं पाणी थोडं थोडं घेऊन ते मळायचं.
बर बर बर पण ते त्याचा त्याचाच- त्याचा फ्लेवर अ येणार की तो
येणार की ओवच पण छान लागत ते खाताना.
बरं.
मग ते काय करायचं की एक पंधरा वीस मिनिटं कारण- आपण त्याच्यात मैदा घात हे घातले असतो ना रवा घातलेला असल्यामुळ- रवा भिजण्यासाठी पंधरा वीस मिनिटा पण ते मुरत ठेवायचं. आणि रवा फुलला. रवा फुलला कि मग काय करायचं. कि त्याचे गोळे तयार करायचे आणि आपण लाटण तयार करायचं छोट छोटं. आणि ते तेलामध्ये तळून घ्यायचं म ते असं टम फुग- फुगतात आपल्या पुऱ्या.
पुऱ्या.
हा पुऱ्या अशा टम फुकतात मग ते आपल. आपल्याला जेवढे पाहिजे तेवढ्याशा पुऱ्या पुऱ्या करून घ्यायच्या आणि नंतर म ते आपण.
थोडस हे सोडा बी घालतात ना काहीतर.
नाही नाही नाही सोडा घालायची गरज नाही पुऱ्यामध्ये कारण आप- पण ऑलरेडी मैदा आणि ते ह्याच्या असल्यामुळे ते अस हे होऊन जातं- कुरकुरीत होतात त्या पुऱ्या हम्म- मग त्यामूळ ते नाही सोडा घालायच-
आ-
रवा असल्यामूळ का नाही रव्यामूळ अस ते हे होत- कुरकुरीत होतात त्या पू-
कुरकुरीत आणि कडक त्यात जरा तांबूस भाजली तर आणि कडक होणार ते.
कडक होतात हो हो आणि छान लागतात- ते कुर्म्या कुरम्या बरोबर का नाही पुरी खूप छान लागतं.
कुर्मापुरी खूप छान लागते, ते फक्त त्याचा सांबर व्यवस्थित बनवलं- पण म्हणजे कोरमा चांगला बनला की ते चांगलं लागतंय ते सगळं.
कस असत ते भाज्यांचं सगळं ते आर्क उतरला जातो ना त्यांच्यामध्ये.
हो पण ते त्याचा फक्त टेस्ट व्यवस्थित बनली का नाही कुर्मीे-
हा आणि तुम्ही मसाला हे घातल्यामुळे ते छान होते खरं तुम्ही करून बघा करून बघितल्याशिवाय तुम्हाला करणार नाही.
हो हो हो चालेल चालेल चालेल. आता करून बघतो ते लिहून घेतलंय सगळं तुमचं.
हा.. हा.. हा. चालेल, चालेल.